हेलो ख लागे.
सरकारीमध्ये झालेली आणि दुसच्या. दुसऱ्या माझ्या काय म्हण ना. कोरोना पेशंट सगळ्या डेटस्त असय नाही ड प. ात हजार रे भून घ म डम केग.
हां
अरे कोरोनात पण माणसांचा हाल बरच झालं नाही
हो हो होला चांगला अ होता नाही आलेला आडात्रलतात माणसाने त्याला दोन ते पाच रुपये एवढं केलं माणसं मीी भिऊन मेलीत मी मी मारून पण मेलीत ह त्या वेळेस मा माण काय अव आ सांगा काटेच्या
होय माणसाला माणसाची भीती वाटत होती त्या डाम मला
ठी
काळजाच ठोका हलायचं त्या टायमाला
हॅलो
आणि कोरोना पण असं जास्त नव्हत सोडा खरं त्यात माणसांना ऑक्सिजन लेवलच कमी पडत होती नुसती.
होड
देवराज कठे ऑक्सिजन लेवल मु हेलं. खरी सरकार दवाखाना पिया खुतीत जाम. आणि डॉक्टर ल कर नसता एखाद्याला सर्दी ताप जरी आली. तरी कोरोनाच म्हण सांगायचे.
होय उचलून घ्याच त्यासनी तेच ऍडमिट हे करून
अऍडमिट करायचं त्यासनी इंजेक्शनच लाईन ती नुसती माझ्या भीतीनच मिेली न मी
वय वय
भीतीनच माणसं नेहमी मेलीत मला काय झालंय म्हणून
होय होय विरू ए विरा कुणाक त गेला ओ खाली होता आता
हा हा
हो.
मुलांना खेळ म्हणजे झालं
होय.
हा आता सरकार तेव्हा कंनाय त परत पोरींना असं म्हणत्येत कि एक लाख रुपयाच हे एक लाख नाही पाच लाख म अंठरा वर्षाची होऊस तोपर्यंत तिला पाच लाख रुपये मिळणार.
हो लेलो त्यासाठी ते मुलींचे हात त्या करत होते त्याच्यामुळ ते आता सुवि
हा
त्या कारल्यात तशा
हम् तरी आता बऱ्याच गोष्टी कमी आल्यात पहिल्याच्या रुढवीडां पहिल्या स्त्री गुण हत्या होती म्हणा नायतर
लहान वयात पाळण्यात लग्न करायची ती एक परंम परा झाली नाय पाळण्यात लग्न करायचे बालविवाह
हा लहान मुलींच व लगेन आणि नंतर ना मग ते मुलगा कसा निघेल काय निघल मुलगीला नकळत तिच्या आधी लगीन होऊन जायांच. मग त्या मुलींचा असं सगळ हालच कि ओ त्या वयात मुलींना काय समजत तवा त्यांच्यावर प्रेशर टाकला जायांचा.
जायाच वय आहे.
जेवण खाणं म्हणा नाहीतर साडी म्हणा ती या
होय.
हम्म आणि स सतीची चाल एक म्हणून होती बघा नवरा मेला कि ते अग्नीत जीव देऊन महिलांनी पण मरायचं.
ह का
हा सतीची चाल म्हणून होती नवरा मेला कनी तर त्याज्या बायकोनी सुद्धा कनय जीव देऊन म्हणजे तिला दुस जगण्याचा किंवा दुसऱ्या लग्नाचा हक्कही नव्हता आता काय ज चा जमाना बदलत गेला तशा त्या चालीरीती बदलत गेल्या सोड्या. ज्या नको होत्या त्या चाली बंद झाल्या आता जमाना मॉडर्न झालाय सगळा.
हा.
पण बरं झालं ते आता मुलींना जगण्यात चा शिकण्याचा अधिकार आहे आता मुली स्वतः आपल्या पायावर उभी हायती. पण या मुलीने सुद्धा त्याचा काही गैरफायदा घेतलाय.
होयच की होय.
हूं त्यामुंळ कसं मुलीं संख्या आता कुठं वाढली होती या मुलींच्या मुळ आणि कमी होण्याची पण शक्यता दिसाआलीया.
फिरू
बाळा बसलंय उठलायसं होय मग काय करतोस मी फोनवर बोललेलं ऐकतोस. हूं हूं हूं कितवीला आहे मुलगा?
हम हं अई वाडत
का कत झोपाच लढाच हम् लवण त
हा बोला क्या
वाच भ हो
वर सुटले का हा हा पाऊस आहे
हो पाय ना एकगं
पाऊस
नाहीय पावसाव त्या पूज्या आमट बस बस इकडं बस चांदी आहे आता किती चोवीसशे का पंचवीशे भारा आहे सोनं एक लाख का अठ्ठेचाळीस का पंचेचाळीस म हा ह
हा ह ह आणि सोन कस म्हटलं अस
हो हो सोनं एक लाख पंचेचाळीस हजार न कायतरी वाटतं ते का पावडजी केेस ह्
एक लाख अठ्ठावन्न हजार नाही
आावर नाही तिथं पात्र चूक घ हम्म का
साडेपंचवीशे रुपये भार आहे
हो आता
हम् सांधे तर उतरलाय सोडा आता माझं बी पंजन करायचं पंजन करायचं म्हणत
हा
हम् पजे न करायचं आहे तेोरं मोडल होतं
हा हा
ह् हम्म हम् काय आग लागली नाव नाव नाव न वाढतच जाणार जर कमी येईल अस काय वाट ना
गरीबांचं काय राहायचं तच नाही
थांबल होतो पण ते काय कमी येईल अस दिस ना हम्म गरीिबाच तर काय नाही बा सोन्या गांधीकड काही जायसारखं दिवसच राहिली नाही
अ
हम्म सोनं चांदी कशाने एवढं हे लाडक्या महिणींच्या हप्त्यामुळे झालं लाडक्या बहिणीना हप्ता दिला एकीकडन आणि सरकारनं वसूल केलं दुसरी कर ना
होय होय
हम्म जीएसटी ला वाढली
होय सज येत मरू होय वय बाा
ह् काय समजण जात
ह हा मी रुमा
हम्म
घता आहे ह
ह मला काय ढकलतोच खाली.
तचय
अं कल तस काय खाली गा होय दूध किती ला काढत असा तुम्ही?
तु ख करते की तीन साडेतीन वाजते आवरून तिथे शांती वाते
हा हा
काय करायचं?
हा हा बैल आहे तुमच्यात?
अ बैल नाही सोडत होत्या बैल विकला.
डोरांची स्वच्छता रेवाय लागत असेल नाही
होय होय.
न आश ते नाश
हा हो त्यांचा पण जो आपल्या संकेत लागत. बा तरी आमही कापमा
हा तूच ते
दररोज या्याऊनात ना तरी
काय म्हणलंस?
मयला प सारखं
होय होय हो उन्हाळ्यात वाटत नाही एवढं पण उन्हाळ्यात तर खरं धुवायलागेते असेल त्यांना उष्णता होेत असेल जास्त
व हो त्याला
हा त्यामुळे पावसाळ्याचं एवढं काय नाही करण थंडी असते. आपल्याला उन्हाळ्याला त्रास किती झाला बघितला असता ल या टायमाला ऊन कडक पडल.
हो आता टेम्प कार अं